हॅलो.
शुभ सकाळ.
शुभ सकाळ कसे आत.
मी मजेतेत
मी पण मजेत काय म्हणतय मग
काय नाही पावसाची वाट पाहतय किती गरमी होत. त्या पाऊसच नाही येत हम्म हम्. हम् ह् हम्म. पावसाळा लागून चालू झाला एक जून पाासन पण पाण्याचा पत्ता नाही पावसाचा
हो. हो किती त्रास होतो ना, पाण्या बीण्याचा पण खूपच त्रास होतो.
हे ना, इ तीकड एक बुट्टी ठेव. हो हो खूप ठिकाणी आणि इतकं डिहायड्रेट फील होतं, सतत नुसत पाणी पियावं वाटतं. जेवण कमी नुसतं पाणी पि वाटते, थंड थंड पाणी पाहिजे.
आणि असं कस म्हणजे बाकी असं, लोकल एरियाज मध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये बघितलं ना तर, किती टंचाई आहे पाण्याची खूपच आणि या उन्हाळ्यात तर खूपच पाण्याची टंचाई असते.
हो हो खूपच जास्त पर्टिक्युलर असे एरिया आहेत जिथे खूप पाण्याची टंचाई असते आणि पाणी आपल्या जीवनासाठी किती आवश्यक आहे?
खूपच आहे हो, पाण्याची आणि सगळीकडेच पाण्याची गरज आहे ना, आपल्याला सगळ्या त्या कामासाठी पाणी पाहिजेच, असं फक्त पिण्यासाठी असंच नव्हे. सगळ्यासाटी पाणी पाहिजे. आपल्याला जेवण बनवण्यापासून कपडे धुणे आणि बाकी साफसफाई सगळ्यासाठी पाणी पाहिजेच आप
असं कोणतीच गोष्ट नाहीये, जे आपण पाण्याशिवाय करू शकत. इ सकाळी उठल्यापासून फेसवॉश तोंड धुण्यापासून म्हणा ब्रश करण्यापासून म्हणा, गुळणी करण्याला म्हणा पानी लागत, हो नंतर आंघोळीला पाणी लागत, परत् अ फ्रेश ठेवायला गेलं. बाथरूम मध्ये सकाळी तर त्याच्यासाठी पण पाणीच लागत. पाण्याशिवाय काही ही म्हणजे ते रस नाही करू शकत, सपोज समजा कोणी म्हटलं की, उद्या तुमच्याकडे पाणी येणार नाही, तर किती ती, किती पाणी भरायच, असा विचार पडतो.
हो बरोबर आणि त्या पाण्यामुळे त खूप कस माहिती आहे का? कू कुठे, कुठे काही काही ठिकाणी तर, फक्त एक कि दीड तास फक्त पाणी असतं. त्याच्यात सगळं आपलं स्टोअर करून ठेवा
आणि ते पण दोन दोन, तीन तीन दिवसानंतर नळ परत येतात पाणी हम्म म्हणजे मी तर, असे पण घर बघितले ले आहेत. अ मी एकदा टूरवर गेली होती, महाराष्ट्र च्यात, अस पण घर बघितले की, जे असे आपले मिक्सरचे भांडे वगैरे नसतात, माहिती आहे ब त्याच्यात पाणी गळत तरी पण बघ तेवढं तर पाणी वाचत म्हणून सगळे भांडे पाण्याने भरून ठेवतात आणि
साठी
खूप आणि परत पण समजा आपल्या तर डेली रुटीन ह्या सगळ्या आहेत. स्वयंपाक म्हणा, पूजा पूजेला सुद्धा पाणी लागत, परत पोरांना हा परत काही पण म्हणा कशासाठीही पाणी लागतं घर पुसायला पाणी लागत, काही स्वच्छता करायची म्हटलं तरी हात धुवायला पाणी पण शेतकऱ्यांचं सगळ्यात मोठं जीवन शेतीवर आहे. आणि शेती पाण्याशिवाय होतच नाही, म्हणून सध्या पाण्याच खूपचं महत्त्व शेतकऱ्यांसाठी तर माझं खूप जीव तु टतो. कारण त्यांना खरी किंमत पाण्याची तर शेतकऱ्याला माहित
माहिती असते बरोबर बरोबर सही आहे, तेच ना. आणि पाणीच नाही तर मग सगळंच सगळ्याच जीवांचे हाल होतात सगळ्याच जी वांचे हाल होतात पाणी नसलं तर
पशु-पक्षींना पण किती पाणी महत्त्वाचं आहे ते बिचारे पाण्यासाठी किती कडे वनवन भटकतात. नदी वगैरे आटून जात ना आ नदी तलाव आटलेले असतात पा ऊनामुळे तर मग आता हा जो जोपर्यंत पाऊस पडत नाही ना तोपर्यंत बिचारी पशु प्राण्यांसाठी पण खूप हे कर म्हणून लोक म्हणतात. ते पाणपोई काढून ठेवतात बघा ठि चौका चौ... काय अशा पाणपोई काढून ठेवतात, गरजू लोक... लोकांसाठी आणि कोणी असं म्हणतात कि बा माठ एखादा माठ किंवा.. ओपन असं उघडं अस... त बाऊल ठेवलं त्याच्यातून पक्षी पाणी पितात, चिमण्या झालं.... कबुतर वगैरे असं खूप... म्हणजे करणारे खूप मदतही करतात आणि सिटीमधले लोक... कं खूप वाया घालवतात पाणी...
हम्म तेच ना आपण म्हणतो पण जर आपण... कधी वेस्ट करताना म्हणजे अस वाया घालवतात जेव्हा... पाणी ना आपण म्हणतो पण समोरुन की वाया घालायच नाही... कधी असा दिवस आला किंवा आपल्याला एक थेंब
हम्म विचारचं नाही करू शकत. पाण्या वाचून जीवन विचारचं नाही करू शकत आप.... मला तर इमप इम....
शाळेत सुद्धा बघ मुलांना शिकवलं जातं की आपण पाणी कसं.... वाचवू शकतो, ते स्टोरेज करावं, कधीही पाणी वेस्ट करायच नाही हे मुलांना लहानपणापासून.... शिकवलं जात आपल्या शाळेत म्हणा आपणही पेरेंट्स मुळे... शिकवतो ना आपल्या मुलांना कि पाणी वेस्ट करायचं नाही.
नाही नाही खूप महत्त्वाची... ची म्हणजे अन्न, वस्त्र, अन्न वस्त्र, निवारा आपल्या तीन गरजा आहे. त्या अन्न वस्त्रमध्ये अन्नामध्ये सोबतच पाणी आलंच... समजा कारण की हा... पाण्याशिवाय जीवन आपण म्हणजे अ... विचारच नाही करू शकत परत आता मी... तर आजकाल ना नवीन पण एक पाहिलं बघं ह पाणी स्वच्छ पाणी प्यायसाठी लोक... फिल्टर वापरतात. फिल्टर वापरतात तर त्याच्यातून एक जे.... अशुद्ध पाणी असते ते एका पान्यात अ... पाईपातून चाललं जाते तर ते पाणी लोक साठवत नाही डायरेक्ट नालीमध्ये टाक... करुन देतात ते पाणी असं त्या पाण्याने आपण कपडे धुऊ शकतो... तो वाचवलं तर पा भांडे धुवु शकतो... तो असं काही पण काम करू शकतो घर पुसायला तर ॲटलिस्ट...
च्या घरातही फिल्टर आहे तो पाईप मी एका बालदीत लावून ठेवते. ते पाणी मी वाचवते आणि मी बाकी ह्याचासाठी युज करते ह किंवा प्लॅन्टि क्शन आपण केलेलं आहे तिथे पाणी ते टाकते म्हणजे त्यांना... कपडे धुण्यासाठी किंवा प्लांट्स ला वापर करू शकतो.. माझ्या फॅमिली मध्ये वापरू शकतो किंवा माझी फॅमिली हे पूर्णपणे वापरतात... आम्ही अस तो...
मी अशी खूप घर पाहिलेली आहे की त्या घरांमध्ये खूपच चांगले काम करत असतात. खूप वेस्ट कर... थोडी पाण्याची काळजी घ्यायला पाहिजे कारण हे पाणी आपण झाडांना सुद्धा देऊ शकतो.
हो देऊ शकतो बरोबर आहे आणि ते आपण तो ते हो बरोबर आहे ते आपण ते करू शकतो.. पाणी आपण हे घर धुण्यासाठी किंवा अंगणात सडा शिंपण्यासाठी वापरू शकतो. हो ते बरोबर आहे. पाण्याचा वापर आपण व्यवस्थित केला पाहिजे नाहीतर पाणी वाया जान हे चुकीच आहे.
हो मी बरोबर आहे.
ह...
ते किती महत्वाचं आहे हे आपण जाऊ शकतो किंवा टीव्ही वरती सुद्धा बघू शकतो. रेडिओवरती म्हणता सरकार जनजागृती करतच राहते त्याच्यामुळे पाण्याचा वापर व्यवस्थित करा. पाणी आडवा पाणी जिरवा पाणी आडवा पाणी जिरवा ही मोहीम अमीर खानने चालू केलेली आहे पाणी फाउंडेशन ही मोहीम आमिर खानने चालू केली आहे जिथे खूप पाण्याची टंचाई आहे तिथे ही मोहीम लागू करण्यात आली आहे पाणी फाउंडेशन मुळे लोक पाण्याने वाचून ते शेताला देतात जेणेकरून पाण्याची जर टंचाई आली तर आपल्या बोरला पाणी आले पाहिजे पाणी वाचून हे जर जमिनीत गेलं तर ते आपल्या बोरला लागू शकते
मी तर काय काय ठिकाणी बघितलेला आहे काही ठिकाणी किती पाण्याची टंचाई आहे दोन दोन तीन चार दिवस पाणी राहत नाही मग काही टँकर मागवतात पिण्यासाठी पेशली दुसरं पाणी वापरतात आणि टँकरचे पाणी हे बाकी कामासाठी वापर करतात घरातल्या कामासाठी लागतच पण पाणी प्यायला आहे दुसरा पाण्याचा वापर करतात पाणी नाही मिळाले तर कसं होईल त्या माणसाचे खूपच हाल होईल पिण्यासाठी कमीत कमी पिण्यासाठी पाहिजेच पाणी पण ते आपल्याला विकत घ्यावं लागतं
हो आता काही दिवसांसाठी जर आपण विजन जर केले तर खूप चांगलं होईल आपल्याला असं वाटतं एखाद्या वेळेस की पाणी आपल्याला विकत घ्यावं लागेल मोठ्या मोठ्या ठिकाणी जर पाणी आपल्याला विकत घेऊन प्यायला लागेल जसे इलेक्ट्रिक मीटर्स लावलेले आहेत तसे पाण्यासाठी सुद्धा मीटर्स लावले जातील फिल्टर लावलेले आहे तरी लोक हे विकतच पिल्यासारखे होते त्यातलं पाणी म्हणजेच फिल्टर होणे पाण्याला जर मीटर लावलं तर म्हणजे लोक जपून वापर करतील विजयला बिल् येते म्हणून वीज कशी लोक जपून वापरतात विजेचा बिल भरावा लागतो म्हणून लोक विजेचा वापर योग्य पद्धतीने करतात किंवा जपून वापरतात बरोबर जपून वापरतात ज्या रूम म आपण लाईट फन बंद करत आपण बिल येते तेव्हा फॅन किंवा लाईट किंवा एका मला एक बंद करतो पाणीसुद्धा लोक असेच जपून वापरतील मोठ्या मोठ्या सिटी मध्ये तर त्यासाठी मीटर पण लावलेले असतात स्पेशल मोठ्या मोठ्या शहरांमध्ये बऱ्याच ठिकाणी असतात
हम्म हम् हम्
हम्म
आमच्या इकडे पण आहे सगळ्या ठिकाणी नाही लावलेल्या पण एक दोन ठिकाणी लावलेले असते
नवीन बिल्डिंग मध्ये ते सग डव् टेक्निक घेऊन बत पुढ विचार करून बत त्याच्यामुळे तिथे त्या तीच मिळन जातात
तेच आणि कसं ना आता या उन्हाळ्यात ना ते सगळं सगळे झाडं बिड कापली ना की अजून ते पाऊस उशिरा पडणार किंवा पडणारही नाही त्याच्यामुळे अजून ते पाण्याचे हाल होणार हे हे सगळंच म्हणजे ना हा त्यांचे हाल होतात बिचारे
बरोबर शेतकऱ्यांनी प्रेरणा केल्या आहे पाण पावसाची वाट पाहतय पाऊस आ नाही त्यांना बिचारांनाु भर पेरणी कराव लागते त्यांची बी ख जात म तसच बिना पाण्याच हम्म हम्म पाणी जास्त आलं तरी नुकसान होतं त्यांचं कमी आलं तरी नुकसान होत हम् पाणी म्हणजे नैसर्गिक. देण देवानी निर्माण केलेली म्हण त्याच महत्व आप आपल्याला कळणं फार. गरजेच आहे, आणि त्याच्यानुसार त्याचा वापर करणं पण फार गरजेचं आहे.
बर बाकी काय.
बाकी काय नाही चला पावस ची वाट पाहतय मी बघ पाऊस कधी येतो ठीक आहे हा हा. बय.